हॅलो, नुसतं हेच्यावरच हाय जंगलात. हा येते की, तुमासनी येतंय?
एक तर तुम्ही मला कॉल करालाय, मी तुम्हाला कॉल कराय लागलोय त्यामुळ ते डिस्कनेक्ट दाखवालंय
हा, काय करालाय जेवला?
नाही बघा अजून जेवण नंतरन नऊला लग्न जेवण तेन
आवरलं की
हा हा
हम्मं काय करताय आता?
काय ग बसले
हा बाळ?
बाळ पण आहे बघा
हम्म, बाळाला रात्रीचं आंघोळ घालत नाही
हो घालते की म्हणजे डेली नाही घालत, एक दिवस आडन घालते
हां हा
तुम्ही बी रात्रीच करताय काय?
हो होय सव्वा महिने आमच्यात पण रात्रीच करतात
हां हम्म, आमच्यात पण तसचं हाय
होय
हम्म
हां
आ.
काय कराय म्हनलं जेवन वगैरे आवरल?
हो आवरल बसले आता. काय गो जेवण करायच.
मा हा,
थोड्या वेळानं जेवणार.
आ हा.
हम्म.
होय, म आता किती झाले टास्क तुमचे?
अ पाच झालेत.
हा हा हा सवा कॉल काय तुमचा? हा हा, होतय घ्या, दि एका दिवसात तुमचे पाच झाले आमचे तीन राहिल्यात दोनच केलते आम्ही.
होय काय?
होय.
अ, तुम्ही जॉईन झाल्या झाल्या मला सांगायच, सांगाय पाहिजे
होय ते तर हाय कणी आता पण आहेत अजून पण आज पण खूप जण जॉईन झालेत.
हा हा.
अजून आहे प्रोजेक्ट भरपूर आहे आता तीन महिने तीन चार महिने असंच आहे हे. होय.
हा. टायम, टायपिंगच जरास सोपं पडल असत ना म्हणजे आपण अस दंग्यामध्ये पण बसून टाईप केलो असतो. हा, होय.
पूर्ण केल्याशिवाय ते नाही एक एक एक प्रोजेक्ट होत जाणार, म त्या एक एक म्हणल्या आपल्याला सगळच कराव लागणार जेवढे आहेत तेवढे प्रोजेक्ट. जस देतात ना तसं करावं लागणार नाही तर पुढचा प्रोजेक्ट मीनल अस होतय, तवं, हे केल्यानंतर म पुढच हाय असा आहे.
हा हा.
हम्म.
हम्म, मग
सगळे सोप-सोपेच असतात प्रोजेक्ट फक्त आपण, जे रुलस आहेत ते फॉलो करून करायचं म्हणजे हो
हा, हा हा. आ फणस. अ ते टायपिंगच मिळालं तर कसं आपण म्हणजे, कुठं पण आणि काम वगैरे करताना पण करू शक तय ना, हम्म.
नाही रे ते पण सोपं असत असच असत ते पण. प्रत्येक, सगळे सोपेच असतात तेत नान ते सगळे सोपेच असणार इथून पुढं फक्त काय, आपण समजून तुन केलं तर आपल्यासाठी सोपं जाईल ते.
होय होय, हे आता मला जरास सोपं वाटाय लागलय.
हो का.
हम्म आता दुसरे जॉईन झाल्यावर काय होतय काय माहित.
नाही पण जसं आपण बोलतो तसं त्यांच्याशी पण बोलायचं.
हा.
नॉर्मली बोलायच हो तिने पण बोलत ना त्यांचा पण प्रोजेक्ट आहे ना तो जसं आता मी आणि तुम्ही बोलतो तस तिनी पण बोलणारच. ब एक शांत बसून पण चालत नाही.
हा हा म्हणजे आता ते पेमेंटच तीस कॉल झाल्यावर दाखवतय काय तिथ? मध्ये पण दाखवल काय?
का नाही काय सांगतायेत नाही पण होईल ते मग व्यवस्थित.
हा. हां चालतय की, मग आणि,
थँक्यू.
आणखीन काही नाही.
आता काय जेवणाला बनवलाय?
अ जेवणाला अंड्याची बुर्जी.
हा हा
हम्म अ हळकुंड अ पाऊस पडालय मग म्हणजे जास्त काय असं बनवलं नाही पाणी तेन आल त ना चावीला हम्म हा. होय सहा वाजता आलत.
चांगलंच की तरी होय कनी काय काम असल तर येतंय कधी पण येतंय काय?
हम्म
मी हे कॉल झाल्यावर हे कॉल झाल्यावर ब्रेक घेऊ शकतोय काय?
तो घ्या की काय प्रॉब्लेम नाही.
हा हा हे आ आता पाच सेकेंड झाल्यात म्हणजे दी दिदी आल्या ना दुसरी दिदी आल्या हा हा त्यामुळे ब्रेक पाहिजेल होत.
त्यांना जेवन वगैरे थोडा वेळ मिळणार तुम्हाला कारण माझ एक तीन कॉल आहे.
हो हो मिळेल की वेळ मिळतय आता मला.
हा
सगळं झालं बैल हा हा हा साडे नऊ पसन साडे दहा पतर म्हणलं तरी पण
हा मग तिन कॉल घेऊन जातील हे त्यात तेवढे.
हां हां चालतेय मलां हम्मं हां बाळं वोरडतेय कायं हां हां हम्मं मले लागणारं नाहीं हो मंग आणखी पाऊस थांबला
हांय बारीक एवढ थांबलाय शक्यतोवर मी आंत हांय
हां
तुम्हीं ऑनलाईन शॉपिंग वगैरें करताय मंग
हां ऑनलाईन मेशोवरती
हां मेशोवरती
हां
थोडं कशी असं येतांत
छांन हांयत ते मेशोवरती गॅरंटीन नाहीं येतंय चांगले येतांत मी करते की
विव्हूं रिव्हूं वगैरें बघूंनचं मागूं यांत नां
हां हां ते लाईक स्टार्स ते बघूंनचं
होयं होयं हो
हां ते व्हिडिओ पणं तेनी टाकतांत की त्यांच्यावर
होयं होयं मी पणं ते बघूंनचं मागवतो
होयं ते बघूंनचं मागवते मी पणं
असं चं हेयं ते पणं बरोबर बाबां साठी मागितली
होयं ते दिदी कडं गेलो न्हांय नां मी म्हणूंन दिदी भेटांयला आंल्या म्हणूंन हां ब्रेक घेतलं तं चालं हां मणं नावांज यांल असते त्यांत हं होयं बाहेर बोलांयला गेलंत ते हम्मं लंय दिवसं झालं मी गेलोच नांय नां तीच्यांकडं
हो कायं हां हां
हां मंग ती घरी आली आंता ती पणं जॉब- जॉबलां जातांत त्यामुळं वेळं मिळतं नाई नां
होयं असं ठीके नंतर एक तीनं कॉल यायंचा नंतर मी गेली
हां चालते की नाहीं नंतर तुम्ही
भरंपूर झालेत म्हणांयच्या हां एतक्यांत आंज कॉल तरी करुंण आंता जेवढं कॉल अजुंन मी केलेले पणं आणि तीने केलेलं पणं
हां चालते आंता मी केले बघां नंतर नं तुम्हीं करां
हां ते विकल म्हणां ते म्हणतं नाई मी आपणं जे कायं- कॉल केलेलांत नां ते सगळें मोजूंन ठेवायचे म्हणजे कीती कॉल झालेत ते- पेमेंट आपल्यांलना कळूंन येईल
हां हां माझां हां सावा कॉल आहे
हां म्हणजे मी केलेले पणं म्हणते मी तुम्हीं केलेलं नांव मी केलेलं पणं
तुम्हीं केलेले पणं मेजर ठेवायचं कायं हां हां
. परत कसं आपले पाच झाले ना.
हा हा हा हा. हा हास हा.
हा.
असं हां.
एका दिवसाला भरपुर झाले म्हणायचे.
होय भरपूर झालेत. हं तरी दुपारी वेळ मिळंल तसं मिळंल तसं आपण केलंय त्यामुळे भर पूर झालेय.
होय आणि आणखीन कोणी तुमच्यात काळजी न असं तसं तुम्ही काम करताय करणार असाल तरी करा हां. आणि प्रत्यक्षात जायचं अन् विचारलं ज्याला गरजाय त्यालाच देईल असं प्रत्यक्षात
प्रत्यक्षात नाय विचारत हा अस वि चार ते मी होय होय.
आणि तसं तुम्ही समजून सांगितलं तसं तुम्हाला सांगायल लागणार मी काय सांगत बसणार नाही.
नाही मी सांगतो की हा.
त्यामध्ये मला टाईम मीळालं नाई असं होईल.
हा हा मी सांगते की.
बघूया ग्रुपमध्ये काई इन्फॉर्मेशन टाकण्याच्या आधी मला एकदा विचारायचं मगच ग्रुप मध्ये काय असेल ते टाकायचं.
नाई ग्रुपवरती मी अजून न काई टाकलोच नाई.
अं नाय टाकायचं कारण कसं तुमाला काई माहित नसणाराय त्याच्या मधे अँप
होय होय ते कोणतर काय तर चू कीचं टाकलय वाटतं म ते वरच मॅडम सगळ्यांचे ब्लॉक करणार अस मेसेज
हो हो त्यासाठीच म्हणते मी कारण काय असल ते मला टाका म्हणजे ती कळून जाईल. मला माहितीच असणार आहेन एवढे वर्ष काम केले म्हणल्यावर मला सहज तुमचे प्रॉब्लेम सोल्व करता येईल. जर तुम्ही त्याच्यावर टाकलं किंवा तुम्हाला ओरढणार कारण तुम्हाला कोण घेतली असं म्हणणार मग रेफरन्स मशिन नाही मग तुमच्याकडे तुम्ही कसं विचारता असं म्हणतील ना म ते
होय होय.
ह ते माझ्यावर आहे सगळं त्यामुळे तुम्ही डायरेक्ट काय असेल मलाच विचार विचारायचं तिथं विचारण्यापेक्षा हा हा. तुम्ही पण काव खाया नको आणि मी पण काव खाया नको.
होय होय हम्. हम्म चालतेय. मग तुम्ही पण तुम्ही पण जेऊन आवरून घ्या. आता माझे झालेत दहा मिनिटं मी नंतर न करू शकतोय काय?
हा चालेल काय प्रॉब्लेम नाही.
हा हा.
चालतेय की हा ठेवा ठेवा.
ह